शुभ सकाळ, बोला.
काय, झाला का? चहा नाश्टा.
हो, झाला की आमचा. तुमचा?
चालूय, चहा -चपाती.
डुगू, काय करतय?
चालूय खेळायचं.
अच्छा.
बाकी काय तुमचंस, तीकडे काय?
पावसाचं वातावरण आहे काल दिवसभर पाऊस पडलाय दुपारपासून.
इकडे पाऊस पडतोय आता.
चालू झालाच कि, म सगळीकडे आता.
पाऊस पडायला लागलाय थोडस उन्हात पडत होता तर ते मला आठवलं आमचं.
हम
मे यांनी श्रद्धे जात होतो. शिकवणीला.
हा
असताना तेव्हा असंच पाऊस पडायच आणि त्याच्यामध्ये बर्फ गोळा खात होतो आम्ही.
त्या जुन्या आठवणी लहानपणीच्या वेगळ्याच असतात
असंच पावसात भिजवत येत होत रस्त्यानी
लोक बघायचे हसायचे आम्हाला बघून
ह
ह महह एकदम आठवलं त्या गोष्टी मज्जा येत होती पण त्या वेळेला
आता काहीच नाहीय तसल्या गोष्टी सगळ्या संपल्या. लहानपणी लहानपणीच होत्या.
शाळेच्या बाहेर असं बोरवाले बसायचे पेरूवाले बसायचे. आननस वाले बसयाचे कैयर्या द यायच आ-
बोरकुटची पाकिट.
बोरकुट वगैरे परत काही इमलीच. चमचाला लावून यायचं ना ते.
एमली झट्टका.
ते पण होत सगळं आठवत आताच्या मुलांना काय नाही तसलं बघायला भेटत.
तरी काही शाळांच्या बाहेर आहे अजून पण त्या गोष्टी आता. जरी बंद झाल्या तरी.
थोडाफार मला वाटतं गावाकडच्या साईडला आणि खेडेगावात असते शहरांमध्ये आता- बंदच झालंय तसल.
शहरांमध्ये आता नवीन नवीन गोष्टी.
आणि असं ते काहीतरी आपण नाही का हातावर असं फिरवायचो हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर म्हणून उडवत हो. तो
आधीचे तर ते भवरे वगैरे तर सगळे खेळ बंदच झाले.
होोरा वि्टी दांडू. कबड्डी काचाकवड्या गजगे.
सगळंच बंद झालंत.
भांडी कुंडी.
कॅरम तर आता कोणच खेळण्या सगळे ऑनलाईनच कॅरम खेळत.
ते आहेच पण आधीचच चांगलं होतो.
हो ना
सगळे असे मैदानी खेळ होते ना त्यामुळे पोरं- भूक पण लागायचे. जे मिळेल ते दणकून खात होते पोर आताची पोरं नाजूक आहेत त एक-
खूपच नाजुक आहेत आता.
मम भाकऱ्या म्हणलं तर भाकऱ्या तिट्ट
आधीच्या मुलांना एवढ्या काही खाण्यापिण्याच्या गोष्टी लागत नव्हत्या म्हणजे आता ल मुलांच्या नखरे वाढलेत
शाळेला पण आपण एवढा लांब लांब चालत जात होतो
हा त्याच्या मुलांना नाही होत तेवढं चाललं
पाच पाच सहा सहा किलोमीटर चालत जायचं चालत यायचं आणि शाळेवाले तर पाऊस यायला लागला की त्याच टायमिंगला सोडून द्यायची शाळा
मुद्दा म्हून बिझनेससाठीठी मुलांना
भिजत यायचं घरी भिजून आल्यानंतर लगेचच तकडे वगैरे बदलले की चहा बटर चहा खली मिळत हो खायला
नंतर अभ्यास करत बसायचं
नंतर थोड्या वेळेस दिवा वगैरे लावला शुभमकरोती वगैरे म्हणायची.
हम् सगळं आठवलं की वाटतं ह्या मुलांना ह्या सगळ्या गोष्टी काहीच नाहीय त्यातलं.
आणि आता दाखवण्यासारखं पण काहीच नाहीे त्यांना.
त्यांना फक्त आठवणी सांगत राहायचं आता.
गोष्टी झाल्यात आता गोष्टी.
ह जस आपल्याला आपल्या आजी आजोबा गोष्टी सांगायच्या त्यांच्या काळात काय चालायचं ह ना आहे
पण प्रत्येक काळानुसार गोष्टी किती बदलल्या गेल्यात ना आता म्हणजे त्यांच्या त्यांच्या लहानपणीच्या गोष्टी त्यांना छान वाटत होत्या तसे आता ह मुलांना पण त्यांच्या लहानपणीच्या गोष्टीत छान वाटणार
कारण त्यांनी तेच बघितलंय ना आपण जे बघितलं ते त्यांना कुठ माहिती आणि आपल्या आई वडिलांनी बघितलेलं आपल्याला नाही माहिती
ह
तर आठवणी होत त्या ऐकालचं आणि आपलं फक्त त्या आठवणींना म्हणतात ना आपण आपल्या डोळ्यासमोर त्यांच्या आठवड्यांचं चित्र फक्त उभं करू शकत होतं पण जगू शकतो त नव्हतो आपण आपल्या आठवणी जगलेलो आहे
आताच्या मुलांना पण काय माहिती त्यांच्या आठवणी काय राहतील त्यांनाच पुढं
त्यांचं सगळं वेगळंच जं
त्यांचे छंद पण वेगळे असणार आधीच्या लोकांचे छंद वेगळे होते खेळाकड पण पोरं जात होती
मुलांचं लक्ष सगळं मैदानी खेळ खेळण्यात होत शाळातन आल्यानंतर झाडा खालचे जाऊन असं नाही का पेरू काढा
आंबे काढायला सांग
आता झाडच राहिले नाही तर कोरं जाणार कुठल्या झाडा खाली आंब काढायला पेरू काढायला चोरायला
मा वेगळीच होती आताच्या मुलांना काय करणार नाहीये ती आता सगळं आयतं भेटत बाहेर तेचनायच्यान खायचं
कायचं नाही
आई वडील देतात बाजारात ना आणणून एवढंच खावं लागतंय त्यांना
मग काही तर स्वतःच्या हाताने तोडून त्या गोष्टी खाण्यां वेगळ्याच मजा येत त्याच्यात
पण झाडं नसली तरी सुद्धा अता गावभर फिरून यायचं कुठं झाडं आहेत आंब्याची झाडं कोुणत आहेत मग सगळ्या जणांनी जायचं एकत्र मिळून
जांभळ जांभळाची झाडं
दुपारच्या वेळेला जाऊन सगळे झोपलेलं, बघून जायचं आणि ते हंबे वगैरे काढायचे आणि पळत पळत पळत एका कुठल्या तरी घरात बांधकाम वगैरे चालू असलेल्या एरियामध्ये जाऊन ते खायचं पण बसायचं
दुसऱ्यांच्या घरातले भंगार विकून पेपच्या्या खायच्या
कुल्प्या पण खाल्ल्यात
या सगळ्याच गोष्टी आठवल्या ना पण आता ते गेले ते दिवस गेलेच परत येताएत का?
तेच की त्या आताच्या मुलांना काय कळणार आहेत? त्या गोष्टी
आपण सुद्धा त्या परत जगू शकत नाहीत.
म्हणून तर म्हणतात, ना प्रत्यक् क्षण जगून घ्या.
तेच तर आत्ताचे जे काय आहे? ते क्षण जगा मस्त आनंद घ्या त्याचा मन मुराद
जेणेकरून परत आठवणी काढून तरी बसल्या पाहिजे.
आता मुलांना त्या आठवणी सांगताना सुद्धा कधी कधी तर त्यांना म्हणजे ती मजा पण येईल त्यांना सुद्धा ऐकताना वगेरे
पण आधीचे दिवस आधीचे दिवसच होते.
ते तर आहेच शेवटी ते हे क्षण आठवणीमध्ये कायमचे राहतील.
आधी आपल्या वेळेसची दिवाळी पण दिवाळी वाटायची. महिना महिना आधी आपण वाट बघत बसत होेतो.
मग काय तर? अन् खरेदी करायला जायचं एकत्र सगळे तुझ्या तू कसला म्हणजे, तू कसले कपडे घेतलेस, मी कसले कपडे घेतले? म्हणून एकमेकांच्या घरोघर नेऊन आपण दा आ आपण कपडे दाखवत होतो.
परत फटाके उडवण्याची मज्जा, सकाळी लवकर कोण उठतय?
ती पण एक कॉम म्हणजे आपल्या स्पर्धा लागायच्या तू लवकर उठणार का मी उठणार?
आणि पहाटे तीन वाजता आपली पहाट व्हायची त्यावेेळेला
आण दिवस पण कसा जात होते ते कळत नव्हते.
आत्ताच्या पोरं आठ, आठ वाजले तरी सुद्धा सणावाराला उठत नाहीत.
आणि दिवस पण त्यावेेळेचे कसे जात होते कळत नव्हते? मोबाईल नसला तरी
अमच्या घरी चल. आत्ताच्या पोरांना थोडस अ त्यांचं आयुष्य
आणि आता बोलायला पण बाहेर कोण नसतात? सगळेजण जे ते आपापल्या कामामध्ये व्यस्त स्त झाल्यात काम वाढलीत लोकांची
पण आधी कस लवकर उठायचं, एकमेकांना दारात जाऊन उठवायचं तू रांगोळ्या काढल्यात काय? मी रांगोळी काय काढली ए ह्या सगळ्याच गोष्टी चालत होत्या.
मला थोडीशी मदत करायला ये.
तेच सा मैत्रीणीना मदतीला जायचं, मग तुझी कशी आले बघू, माझी कशी आले बघू परत एकमेकिंच्या घरी जाऊन बघत बसायच्या, एकमेकांच्या रांगोळ्या हे सगळ्या आठवणी ह्या आमच्या चालूच राहतील बोलूयात काय? असंच काय काय आठवलं तर एकमेकांना सांगत जाऊ. तेवढंच आपल्याला पण बरं वाटेल.
हो चालेल घे अरून ना आता
हो हो चल हो हो.